गेला का? हॅलोऽ
हो आला आवाज आला.
बोल, काय करायली? हॅलो!
काय करू?
हां तो
जेवली का? मी जेवले.
हो हो तू?
हो मी जेवली. हम्म हो बोलली भाऊचा आलता अकरा वाजता लावतो म्हणे.
काहून ड्युटीवर जाणारय का?
हो.
आण तेल दु त्याले?
त्याले बोलली. तू बोलली का, काय नाही त्याला घरी ये म्हणलं.
काय म्हणत होता?
काय नाही चांगलं बोलला पण पैशा घिशाचा विषय काय केला नाही?
नाही घरी ये म्हणलं तर काय म्हटला?
येत नाय म्हणे, म्या म्हणल रक्षाबंधनला ये जो.
हम्म.
मग रक्षाबंधनला मग म्हणे तिला गिफ्ट द्याय लागल म्हणे आय फोन देतो म्हणे तिला गिफ्ट म्या म्हणल पहिले तुझ्याच फोनची सोय लाव मग तिच्या सोन फोन लाव.
तेल घेऊन गेला.
आता काय होतय ग मूड जरा खराब होता ना त्याचा.
हम्म. नाही डबल लावला नाही म्या ते मगाशी बोलली तेच. यल लावा चांगला होता यान लावला वाटते मल्या मग लावून पाहयतो मी आता त्याले. या या यापून फोन काऊन याच्या ऊन कॉल केला म्हणजे काय प्रॉब्लेम म्हणजे?
असू दे काय पण?
सांगत नाय.
होय पप्पा काय करायले?
पप्पा टी व्ही पाहायले. हॅलो!
कामाचं काय करणार नाहीयेत का? त्वा विचा
त्या माणसा संगच जात. हो वावरात जातोस ना माय त्या
यायला काय भेटतय का त्याच्यात?
देतेन ते ते आप धनीन केलं ना बटाईनं.
दोघांनी मिळून?
हम्म.
शीव, वनशुली बोलली मामीचा आला होता आता फोन.
हो का.
चिकन केल म्हणत होत आठवण यायली होती म्हणत
हम्म.
मु लेकर पण बोलले.
हम्म
आणि तिकडं बोलता बोलता त्याला वाटलं प्रियाशु ला वाटलं मी घरी आली.
हम्म म्हणून इकडे आला पळत.
हा म्हणून तिकड काय म्हणत होता आल्यावर.
काय नाही आलांन डायरेक्ट मो टी व्ही पाहतच बसला माझं जवळ आंग टाकीत.
हम् आठवण येत मायतीची. प्रीयानशूची.
तू काय जेवली का आज.
मी काय जेवली. ही या अ आलूची भाजी.
हम्म होव हो का पण राहते ना जेवणासोबत रोज काही ना काही.
हो असते काय लोणचं वगैरे हे असं असते.
हम्म जाऊदे जेवात जाय पोळ्या शिल्लक खात जाय, किती पोळ्या खाल्ल्या?
खाततो दीड दोन म दीड दोन.
दीड दोनच्या वर जाऊ दे ना तीन पोळ्या खाल्त काय बिघडते. ते जेवढा तु खाण्याचा खुरा साक्षे जेवढा खाण्याचा खुराक वाढल तेवढी तु बॉडी वाढल माहितीे का.
पण लय अवघडेच एक एक घास नाही का. मुश्किलीन अस जातंय जे म्हणजे अस. तिथं नाहीच उरतंय छोट्या मोठ्या वाट्या असतात आणि त्या भाज्या पण कायत
ठीक आहे ठीक.
विच नसतात.
हो पण मी काय म्हणाले ते तुला मी व्हिडिओ पाठवला तर पाहिजे ते ड्बा ते ड्बा पाहिजे बरं तेच. ते वजन म्हणजे वाढायसाठीच आहे ते. हो हो ते पाण्यात बी घेता येते दुधात बी तुला दूध नाही भेट तर पाण्यात घेऊ शकत अस मा म्हण.
हा.
हम्म.
कोलमुख
हम्म.
हम्म.
उद्या झाला.
नाही. नाही उद्या नाही जायचं.
हो का.
हे केसचा पण लाय त्रास होता.
कशाचा?
हेअरफॉल हेअरफॉल.
हा ते पाय ना मग काही व्हतं असेल काही तर कर.
अम्म बघतो या महिन्याच्या शेवट शेवटले.
हो हो.
नंतर घेतो आता जाऊ दे आता असं पण लय दिवस झालेत. घेतोय त्यानंतर पोर घरी येतात का नय कधी?
नाय कोण नाय येत.
अक्षर वगैरे.
नाही.
पाऊस लय चालू ओ वन जूने दुनिया डुबली. सगळे डुबले आणि दुनिया खतम झाली हिंगोलीची आता आप ली दुनिया खतम होते.
अ
हा वागडुक म्हणलं हा हाती डुबला पुर्णी दुनिया दुबली.
मोबाईल टी व्ही वर नाही तर मोबाईल वर पाहिला असं.
हम्म.
काय म्हणाली?
भाऊ बोलला का म्हणलं?
भाऊचा फोन यायला फोन आला त्याचाच उचलायले.
उचलून नको उचलू नको.
ब बरं नाही मग तू तू कट कर ना. हॅलो! तू कटकर ना.
च बोल हॅलो आ ही आईक. मी जोपर्यंत बोलायली तोपर्यंत बोल. मी पण कट करत नाही जोपर्यंत मी बोलते तोपर्यंत त बोल मग मी कट करेन.
म्हणजे असं काऊन? काय केलं ती हा? होस सजलं. बरं बरं ठीक ठिक हे दादा बरं बाई.
क्वेश्चन करायच सांगा फक्त याणले.
सकाळपासून सून सांगाली मी तरी पण सकाळपासून त सांगायली वा वाटलंस समजलं असेल सकाळपासून म्हणत हावतर? भाऊला बोलली पण दिवसातून तुम्हाला पाच सहा वेळा फो फोन आला होता म्हणली.
हो मी बोलते त्याला. हा काय म्हणे?
आता म्हणला हेच लागलो आम्ही विमाचं
हा हा!
आणि मग नंतर याचं बोलत होतो कॉलेजचं. मग त्याला म्हणलं फोन आला का? पप्पालेच बोलूदे त्याच असेल तर, तू नको बोलू.
हो
त्याला सांगितलं मी, करतो म्हटलं आता तिकड फोन.
हा बोला ना साहेब, हा काय नाय.
कर म्हणे.
पप्पा त्याच्यावर आला त्याचा काही नाही, तुझे जेवण झालं का? जेवण झालं. किती वेळा बोलायला लागत विचार.
ऐ का जोपर्यंत फोन चालू आहे ना लय त्याला चुलत्याला बोलू वाटते हो.
बर ठीक आहे ना, पण मंग बोल ना मी अस थोडी बोलतोस
तळमळ, तळमळच, होती त्याच्या फोनाला की आहे ना.
कायच दया इकडं
नाही नाही ना
बरं नाही ठीक आहे, नाही नाही नाही नाही,, थांब त्याला म्हणा, जरास थांबून फोन लाव म्हणते रे. बर, तुम्हीच बोला ओ थोड्या वेळ त्याले. माझ संग बोलत नाही, ते जास्त बर, तुमच्या दोघा मायलेकच पटतेय. बर
दोन मिनिट फक्त बोला म्हणाव.
तुमच्या दोघा मायलेकच पटतंय, माय ना, लावते ना ग बोलते ना.
बोलू देन बाई,
त्याला ड्युटी नसते का दिवसभर?
रात्रीची आहे ना, अकराची.
अकरा ते किती?
अकरा ते अडीच. हो अडीच- दोन, हम हा टायमिंग तेच आहे. ह, काय म्हणते शाळा शिकतो म्हणते का नाही रे? हम, परवा दिवशी बोललो होतो. मी त्याला दिल्या शिव्या, तेव्हापासून मला फोनच नाही लावला म्या लावला, नाहीं- नाही गरमी आहे आता त्याला तिकडं, बर्फात नाहीय. हम्, त्यांना सांगितलं बाई मले पण ते नावच येत नाही, हो ना. ते याच्यात नाहीच त्या ह त्या फोन लावून बोला असता. कार अर इ असता तर समजा केलं असतं का ऍडमिशन कायच्या
हां
ड्युटीवर आहेस का घरी आहेस. अं नाही ड्युटीवर चाला का घरी आहेस म्हणल? ड्युटी वर चाला का घरी हाय?
हॅलो हॅलो नाही तिकडच लक्ष दे ना. नाही नाही तिकडेच लक्ष
आओ तूयाकड बोलाय तिकड तिकड नाही लक्ष तुले बोलायली सांग बोल.
हां